हॅलो
हाय नेहा. अरे ररे काय अवस्था झालेली आहे तुझी, आज खूप थकलेली दिसतेस. डोले पण पूर्ण लाल झालेत आणि चेहर्यांच्याय ग्लो कुठे गेला?
हाय ध्रुव. काय सांगू तुला. रात्री अजिबात झोप झाली नाही माझी. असा प्रचंड थकवा जाणवतोय की काय करू क देना डोके पण दुखते आहे.
का, काय करत होतीस रात्री एवढ? काही अभ्यास करत होतीस. की ने नेहमीप्रमाणे मोबाईलवर एखादी नवीन वेब सेरीज पाहत बसली होतीस.
अरे तू तर अंतरयामी निघालास. एक नवीन वीण सस्पेन्स सिरीज आली आहे. ती पाहत बसले आणि पाहता पाहता रात्रीचे कधी तीन वाजले ले भला कलंच नाही.
नेहा हे खूप म्हणजे खूप चुकीच आहे. तू तुझ्या आरोग्याशी खेळतेस. तुला खरोख खर झोपेचे महत्त्व आणि तिचे गंभीर परिणाम माहितय नाहीयत का?
अरे ध्रुव एवंट काय सिरियस घेतोयस. एकच दिवस तर उ उशिरा झोपले ना. त्यात एवढ काय मोठ् आभारल्या कोस आज दुपारी किंवा केंडला भरून काढेण झोप.
नेहा हाच तर तुझ्या चांगल्यात मोठा गैरसमज आहे. जो अशी कधीच नंतर भरून निघत नाही. आपल्या शरीराचे एक जीवी घडयाल असते. ज्याला सर्केडियन रिदम म्हणतात. त्यानुसार आपल्या शरीराला रोज रात्री वेळेवर झोप्याची आणि आणि उठया ती सवय असते.
पण ध्रुव, फक्त झोपच्या तर आहे ना ती. आपण जागे राहून कितीतरी कामे करू शकतो. रात्री जागून काम केले तर आपला वेल वाचतो. आणि आपण आयुष्यात कोणठे जाऊ शकतो
अजीबात नाही. झोपणे म्हणजे विलेचा अप्यय किंवा टाइमपास ना नाहीेय हे आधी डोक्यातून काढून टाक. निरोगी राहण्यासाठी शरीराला जेवणी अन्नाची आणि पण्याची गरज असते तेवढीच झोपची असते
बरं
ह
मग तूच एवढा मोठा डॉक्टर झाला आहेस तर मला समजावून सांग ना झोपल्याने शरीरात नक्की असे काय होत जे आपण जागे असताना होऊ शकत नाही
जेव्हा आपण गाड झोपते असतो तेव्हा आपले शरीर पूर्णपणे बंद होत नाही ते उलट जास्त सक्रिय होऊन स्वतःची अंतर गत दुरुस्ती करत असते
दुरस्ती म्हणजे नक्की काय शरीर काय एखादी कार किंवा इलेक्ट्रॉनिक मशीन आहे का
हो आपले शरीर निसर्गने बननवेेलेली जग जगातली संगलेत मोठी आणि गुतागुंतीची मशीन आहे दिवसभरे दाव बल करून काम करून आपल्या शरीर त पेशी थकतात आणि खराब होतात जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीर नवीन पेशी तयार करतन आणि जुन्या पेशीज ईद भरून काढात
बापरे हे तर मला माहितच नम्हते मला वाटायच झोप म्हणजे फक्त हातपाय सेल सोडून पडून राहणे
नाही नाही या त्याहून बरंच काही होतं झोपेमध्ये आपले शरीर ग्रोथ हारमोन सोडते हे हार्मोन्स लहान मुलांच्या वाडीसाठी आणि भोड्यां च्या शरीरच्या रिकवरी साठी खूप गरजेचे असतात याशिवाय झोपे मुले आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते
रोग प्र्रतिकारक शक्ती त्याचा आणि झोपेचा काय संबंध
खूप जुलतचा संबंध आहे जेवव्हा आपण पुरेशी झोप घेतो तेव्हा शरीर सायटोकाइन्स नावाचे प्रोटीन तयार करते हे प्रोटीन इन्फेक्शन आणि आजारांची लढ्याला मदत करते जर झोप कमी झाली तर आपण वारंवार आजरी पडू लागतो
हो हे कदाचित खरम आहे मागच्या महिन्यात जेव्हा माझे प्रोजेक्ट चालू होते आणि मी कमी झपत होते तेव्हा मला सतत सर्दी आणि ताप येत होता आता लिंक लागली मला
बघितलंस आणि फक्त शारीरिक. आजरच नाही. झोपेच्या थेट आणि मोठा संबंधी आपरल्या म दोषी असतो.
मेंदुशी. तो कसा काय आपण झोपलो की मे तू पण विश्रांती घेतो ना तो कसा काम करणार.
नाही नाही आपण झेपलो तरी मेंदू. कधीच पूर्ण पेट झोपत नाही तो. बॅकग्राउंड ला काम करत राहतो. दिवसभरात आपण ज्या काही गोष्टी पाहतो शिकतो किंवा वाचतो त्या सगळची तो वर्गवारी करतो. जसे कमप्युटरमध्ये आपण महत्वाची फाईल सेव्ह करतो तसेच मेंदू या आठवाणी शॉर्ट टर्म मेमोरी मधून लँग टर्म मेमोरीमध्ये पाठवतो.
अरे बापरे. याचा अर्थ असा झाला की जर मी रात्री नीट झोपले नाही. तर मी दिवसभर केलेला अभ्यास. किंवा ऑफिसच्या महत्त्वाच्या गोष्टी विसरू शकते.
अगदी बरोबर. शास्त्रज्ञानी सधो शशवत घात असे सिद्ध के केले आहे की कमी झोपे मुले माणसाची एकाग्रता कमी हो. होते निर्णय घेण्याया ची क्षमता मंदावते आणि नवीन गोष्टी शिकण्यात अडथले येतात.
हम्म. म्हणु कदाचित आज मला ऑफिसच्या कामात अजिब बाात लक्ष देता येत नाहीय. माझ्या बॉस मला काहीतरी सांगत होता. आणि माझे लक्ष कुठेतरी दुसरी. कडेच होते खूप चिडचिड होते आज
हो. कारण मानसिक आरोग्यासाठी सुद्धा चांगल्या झोपे ची अत्यंत गरज असते. कमी झोपल्यामुळे शरीरात कोटिसोल सारखे तेस हारमोन्स वाढतात ज्या मुले विनाकारण ताण नाव आणि निराश येते.
खरंच ध्रुव तुझ्या प्रत्येक मुद्दा पट सारखा आहे आपण ड्रील स्क्रॉोल करण्यात जो वेल घाात. अलवतो.
ह
तो खर तर आपल्या आयुष्याच्या खूप मोठा भाग खराब करत असतो.
आजकालच्या या डिजिटल जगात हीच कर चांगल्या मोठी आणि भयानक समस्या झाली आहे लोक रात्री उशिरा पर्यंत मोबाईल लॅपटॉप किंवा टीव्हीच्या स्क्रीन समोर ढोले लावून बसतात त्या स्क्रीनमदन निघणारा नीला प्रकाश आपल्याल्या मेंदुला फसवतो मेंदूला वाटत की अजून दिवसच आहे त्यामुळे शरीरात मेलाटोनिन नावाचे झोपेस हार्मोन तयार होत होते नाही आणि आपली न नैसर्गिक झोप उडते
हो मी पण बेड वर नऊ वाजता गेले तरी किमान किमान एक दीड तास फक्त इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत राहते आणि नंतर जेव्हा मोबाईल ठेवते ते त पर्यंत झोपच पळून गेलेली असते
ही सवय तुला आज आणि आताच बदलावी लागले नेहा जर तुला निरोगी आणि दीर्घायुष्य हवे असेल तर रोज रात्री किमान सात ते आठ तासांची गाढ आडी शांत झोपे घेण बंधनकारक आहे
नक्कीच रु आज तू माझे डोळे उघडलेस आजपासून मी रात्री मोबाईल लवकर बाजूला ठेवून कोणतीही वेबसिरीज न बघता वेळेवर झोपायची प्रतिज्ञा करते
हो ओके बाय टेक केअर थँक यू
बाय ब्रो टेक केअर